हॅलो, काय आणि म बाळ हे करत होतो, म्हणुन कट केले
होय हम्म हम्म
तर आता, चहा करायचाय आता फळ खायची वेळ झाली आम्हाला बात जास्त फळ पाहिजे
होय, भारी काम हाय की मग
कस माहिती सकाळी आम्हाला साडेआठला दुध साडे नऊला नाशटा बाराला जेवण
टाइम टू टाइम, काय?
हा टाईम चुकला की संपलं मग, घर हादरलंय मग. बघत खात अनी बसु देत नाही सुखानी घोडा लांब आता फळं खायची गार्डनला जायचं खाली खेळायला साडेसातला वर येईल े साडेपाच ला खाली यायचं साडेसातला जायचं वर यायचं साडे सातला जायच साडे आठ रात्री अकराला घरी यायचं
हम्म
गार्डन मध्ये निवांत बसायच मग काय नाय त्यासाठी मला दिवसभर स्वयंपाक करावा लागतो सकाळी सकाळी उठायच नाश ते डबा करून द्यायच गेले की आवरायच बारापर्यंत बारा साडेबाराला हा झोपला तर अर्धा पाऊण तास रेस्ट मिळतीया नाय तर मग परत संध्याकाळचा स्वयंपाक दुपारीच करायला पाहिजे आम्ही साडेपाच ला खाली जातो ना म साडेसात ला होय गार्डन ला खाली खरं सोसायटीत गार्डन आय
सगळं आवरूनच खाली जायचं
आलं की जेवायंच की परत आवरून जायच खाली
हम्म हम्म हम्म हम्म
तेराव लागतय स
होय काय भारी काम हाय आमचा आता चहा चाललय बघा
होय आता हा कन्स्ट्रक्शन बांधकाम काढले का करायला
चालूय ह् वन बीएच के होत ना तिथच आहे तिसरा मजला बांध खाली आधी एकच होता फ्लोअर
हम् हम् ह
दोन वाढवलेत माझ वर् कंप्लीट करून घेत आणि वर्ष शिफ्ट घालोय आता खालतं सगळं चालू आहे मग
खाल चे दोन का
होय
ण एव मोठ रेंट मी द्याय पणव तीन मजली वन बीएचके वन कट ना
हा नाही म्हणजे खाली हॉल किचन वगैरे जरा मोठठं केलं आधी जरा लहान होतं आड वगैरे होत मुलं पण मोठी झाली मुलांना रूम अस केल वरतीनी एक रूम म्हणजे कोण गेस्ट वगैरे आले तर
त्याच्यावर किती
हा त्याच्यावर दोन दोन दोन बनले त्यां वरती नंतरने एक मोठा हॉल बनला
ओके पाच रूमचा दोन दोन आणि वर एक लास्ट आहे पाच
म्हणजे कस हॉल फंक्शन काय तर ते म्हणा ह किं घरुती कातर कार्य्रम वगैर अस ककी बर पडतेे ना सगळे आले गेली की म्र अडचण अडचण अडचण नको वाटते सारखं म्हणून म्हटलं एकदाच आता काढलंय तस आता मुलगी पण मोठी झाले
हम्म
ण पाहिजे ना
पाहिजे अभ्यासाला वगैरे होय आमच तर गावी आम्ही टु बिएचके की बांधलंय आम्ही पण खालंच घर बांधलय टू व्हीएच के अ आणि आम्हीला ते शश्स्त्र ठघू पाचन्स त्या ला न लग्न होणार मला त एक मुलगा आहे आणि आता इथ जिथं आम्ही राहतो तिथे पण आमच्या टू बीएचके चआहे
होय
माझं पण कोणी आलं तरच नाही तर मग काय आमचं आम्ही
होय आता आम्हाला पण एवढे दिवस चालतं कसं आता मुलं मोठी व्हायला लागलेत नंतर आणि मग घडत नाही ना इकडे तिकडं मुलांचं शिक्षण आता लहान आहे तोपर्यंतच चालतय होय दोन्ही मुलं इंग्लिश मीडियम मध्ये आहेत मतलब नंतर काय घडत नाही एकदा मुलगी दहावी वगैरे झाले की
पर तिच शिक्षण येते मोठं
हे शिक्षणाचा खर्च म्हणून म्हटलं आता बांधूया तिकडं. केल्याशिवाय तर कुठलं तेच की आता काढले म्हटलं एवढे दिवस अडचणीत आणि आपण काढलं म्हणून आताची पोर नाय ओ मुलांना सगळं लागतय हल्लीच्या.
पहिलं लग्न झालं की गावी घर बांधलं तिकडे नव्हतं म्हणून. इकडचा सेटअप केला व्यवस सगळं सेट घर फर्निचर सगळं करून घेतलं. म नंतरन मी प्रेग्नेंट असताना आम्ही गाडी घेतली. कात्रेला गाडी तू म्हणजे बस मी अपदा नको घेऊन फिरायची म्हणून.
होय बरोबरय की.
कली इकडे घरं घेतलं. आता परत जागा घे आता परत घर घ्यायचं विचारय पुण्यात, असं झालंय आमच. हा म ते काय होत तेव्हापासन स्टार्टिंग स्टार्टिंग करतात असं वाटलं की गावी आल्या त्याला वाटायला पाहिजे, आपल्या आजी आजोबांंच घर पाहिजे, खायला पाहिजे, खालंच बैठक घरय ना. आमचं काय इकड गा सिटीत काय आम्ही बैठक घरण्याची अपार्टमेंटमध्येचत अस
हम्म, हम्म फ्लॅटमध्येच येतंय.
खालचा सेटअप केला. मग सगळ्यात चांगला केला. ते काय आज ना उद्या म्हातारपणी आपण पण तिथं कायमचं सेटल होऊ शकतो.
होय आणि आपल्याला पण आलं गेलं तर
हम्म आता ते चार रूमच झालं. म ते तिकड घेताना मग परत ट्रेन घातल्या मग आता गाडी घेतली म आ तिकड पण खुबेच घेतलं आज झालं आता आता हे होय पण आता आज सु ते ते कमी झाला रेस्ट घ्यायला पाहिजे, कारण की पुढ हा शिकायला आला परत त्यांनी पण इकडे आलं तररी एक रूम लागणार. अस झालंय आता परत चार वर्षांनी थ्री बीएचके घ्यायला पाहिजे.
होय ते मेन प्रॉब्लेमय, करल तेवढं कमी
आव लई वाढलय, पैसे स्टार्टिंगला नव्हत तवा होय
तेच की, नसताना हे एवढं तर होऊदे अस वाटतय ते झालं की मग आणि जरा हे करूया होय ना आता तसच झालं, आम्हाला पण आधी आम्ही वन बी. ऐच. के मधेच राहत होतो. आता खूप अडचण वव्हय लागली मुल मोठी व्हय लागली, म्हणालागल टू बी. एच करूया ते करत करत म सगळ्य
म्हणूनच आम्ही तो जन्माच्या आधीच तिकडच्या घरातच तप केला. तर नको, त्याला वाटत टाय नाही पाहिजे की आपल्याकडे गाडी इकड घर नाहीय गावाकडे ते झालं की गाडी पाहिजे गाडी घेतली इकडच केलं, आता परत असं वाटते की आता ते पण घ्यायला पाहिजे वस् व्याच्यात घेऊन मोकळा व्हयला पाहिजे.
मुलांच्यासाठी सगळं करूच वाटतय.
मग काय तर शिक्षण आणि हाय, होय आता परवाच ह्याला बघितलं फी किती आहे. तर ती म्हणली, बेचाळीस हजार रुपय. युकेजी ला फक्त, एवढ्या ह्याच एवढ्या ह्याच्यात मी इंजिनिअरिंग व. लाख रुपय मध्ये रिंग झालं होत. आणि अजून यु. के. जी चाळीस हजार रुपय द्यायचे आहेत.
आनेक. चा खर्च आणि वेगळा हाय ते शिक्षणाच ते सोडून आणि वेगळं खर्च असतय, शूज ड्रेस आणि त्यांच्या अदर ऍक्टिव्हटीज सारखं क्राफ्ट पेपर घेऊन या ते कलर्स घेऊन या.
त्यांच हे पण वेगळं जेवणाच पण दोन दोन डब्बे त्यात दोन मेनू वेगळं
ब्रेकफास्ट द्या, लंच ला द्या. तेच मेनू बनवून द्या काय काय इंग्लिश मिडियमच लय असतय, आमचं पण आहे बघा बावीस
आणि आपण पण जात होतो खाऊन. आपलं पण काय एवढं नसायच. चल
नसायच काय असेल ते भाजी वगैरे, आता नाही अहो.
होच बसायचं तर आपल्याला एवढंयत. घरात ते वेज घेऊन जा ते ज घेऊन जा शूज आपण आणले तर पाच पाच वर्ष ते शुज राख सकते
तेच के
एक गन्वेेष आपल्याला किती दिवस जायइल. आता हे ना एका आठवड्यात तीन ड्रेस वेगळे
होय स्पोटचा वेगळा
होय. यस म्हणलं ना आता. फुल खर्चवाला माणसेत आता.
काय आता सगळंच बदललंय हो मुलं पण जमाना पण मुलांना पण तेवढी हे नाही मस
नाही नाही आपण. तेवढं व्यवस्थित वापरायचा सगळ्या नाही दुसऱ्या ते म्हणतात सऱ्या आपलं वेगळंच त्यांच वेगळंहाय.
त्यांचं जनरेशन वेगळं आणि सगळं लागतंय काय नसून चालत नाही. सगळं लागतयं मुलांना, सगळं स्टॅंडर्ड पाहिजे.
आपल्याला कुठं तेव्हा घरातलं काय एवढं घेऊन द्यायच, आपणच आता कस जरा घ्या म्हणलं तर ह्यांनी घेऊन पण देतात. आता मीच रागवत असते माझ्या मिस्टरांना. सांगितलंय, चल येतयस. का म्हणल आम्ही रडून उपटून घेतो तर कुठे येत ते आपल्याला त्या आण त्या. त्याज न आपल्यात मोठं मोठं कोण तर घेतलं की ते वापरत वापरत आता माझ्या तर चुलत बहिणीचं जर किंती तिच्यानंतर दोन नंबर तिच्यानंतर तीन आणि चौथ कीं मीं माझ्या नंतर परत माझ्या मोठ्या बहिणी एवढं हेन्ना अजिबात झालत नाही कोणाचं.
नाही नाही. मोठ्यानी वापरून वापरूनच आपल्याकडे यायचं.
नाकातलं सुद्धा टोचवायच्या ते सोन्याच्या तार मोठ त्या बहिणी पासून माझ्यापर्यंत आले.
ते दिवस काढले म्हणा पण आत्ताचे तर व्यवस्थित बघा.
तो तेवढा हे नाहीत का आता ऍडजस्ट करून घेत.
नाही नाही. तेच की आणि ते व्हॅल्यू पण नाही मुलांना की आपला एवढे एवढं करतात. कि देतात
व्हॅल्यू पण नाही आणि एवढं प्रेम पण नाही आहे त्यांच्यात आपण. आपल्या आपल्या भावा -भावंडात चुलत असलं तरी एक सक्खे म्हणून सांगतो आपण.
होय ते पण हाय, आधी सारखं काय
कलियुग, कलियुगच्या गोष्टी आहेत त्यांच्या. आणि काय आजून पुढं काय काय होतेय काय माहीती आजून लहान असतानाच एवढ
आजून जमाना बदलायचा हाय
हुं जमाना बदलायचा हाय तोपर्यंत तर काय, काय ईल
होय ही मोठी हूपर्यंत आणि काय, काय येईल?
काय माहिती टेक्नॉलॉजी खूप पुढं जाईल आजून काय नवीन येणार माहित नाही?
अजून खूप काय काय बघायचंय आय
जाऊदे आपण म्हातारे होतो आपण बघत बसूयात काय होतय ते आपल्यालाच कुठे काय मोबाईल नव्हत काय नव्हत आपण
मोबाईल आता एवढी एवढी छोटी मुलं मोबाईल हँडल करत्यात आपल्यापेक्षा जास्त माहिती असतयं.
माहिती ये माहिती ये त्यांना गोष्ट माहितीये माहितय होय माहितेय पोर हुशार आहेत आता टेक्नॉलॉजी लवकर हे कर
आणि शिकवायला पण लागत नाही त्यांना.